काय करता.
काय नाही बसत जेवण.
मग कुट्या जाता.
अता मी दुका आात आहेणार.
हा ह ह मी पण घरी आहे इथे काकीनकड आले य.
हम्
हा मग बाकी जेवण झालं
झालं जेवण तूझ झालंय का
हो माझ झालं म्हणजे जेवण जेवायचं बाकी
हो काय काय बनवलं आजची रेसिपी ला
आज रेसिपी ही शेव आपली शेकताच्या शेकताच्या पाल्याची भाजी
हम्
हा आज उपवास ना आज मंगलवार आहे
ब
तुम्ही
आज तो तोंडलीची भाजी वरणभात आणि हा हे भाकरी
हा भाकरी हा आमच्या इकडे आज चपाती केली हो मग तर तुम्ही तुमचं नाव काय?
माझं नाव भक्ती मालुसरे
हा भक्ती मालुसरे हा तुम्ही मॅरिड आहात काय
हो तूझ नाव काय क
काय बगता माझं नाव निधी मोरे
हा कराल्यास
मग काय नाही असंच तुमच्यासोबत तुमचीच वाट बघत होते बोलून
पा
मग बाकी काय करता
बाकी काही नाही आता शॉप मध्ये आहे मी माझ्या जेवण चालूय जेवण आता चालू आहे आमचं.
हा हा. मग हे मुलं असतील ना?
हा मुलगा माझा इथे गेलाय स्कूल मध्ये गेलाय मुलगी आता स्कूल मधून आलेय.
हा हा हा हा कितवीला आहे ती?
सेवंथ स्टैंडर्ड आणि काहीच आणि मुलगा आहे थर्ड स्टँडर्ड. छोटाय.
हा हा हा. हा छोटाय हा. तेच मग बाकी काय आज मला रेसिपी सांगा
कोणती रेसिपी पाहिजे?
अ पहिले सांगा आज तुमच्या हित हा बाहे आज तुमचा उपवास असतो काय?
ह मंगळवार उपवास असतो आम्ही मंगळवारी नॉन वव्हेज वगैरे खात नाही असं असं.
हा हा हा ह हा उद्या खात असल ना उद्या ए ते नॉन व्हेज असेल हां.
हा हा हा हा तेच हो नॉनव्हेज खातो आमच्यात तर चारही दिवस नॉनव्हेजच असतो.
हो का उपवास नसतील का तुम्हाला? काय मग नॉनव्हेज मध्ये काय आवडतं तुम्हाला?
नॉनव्हेजमध्ये प्रॉन्स. अ अ अजून कोळंबी आवडते. हा तेच ते प्रॉन्स म्हणजे कोळंबी अजून मांदेली वगैरे असं सर्व. तुम्ही पण, तुम्ही पण खाता ना?
हो खातो आम्ही पण खातो हं. जास्त फ्रान्स आणि पापलेट असतात आमच्या खाण्यामध्ये.
अ हा हा हं हा मग मला रेसिपी पी सांगाल ना, आता मी, हॅलो.
हॅलो.
मी तुम्हाला कधी म्हणजे नंतर कॉल करेन तेव्हा मला तुम्ही रेसिपी सांगा. की आत्ता तुम्ही आत्ता हे आहेत ना म्हणजे फ्री आहेत ना?
हा फ्री आहे मी आता थोडा वेळात नाही तर मग सांगते मग तुला असं करते.
हा चालेल चालेल हो हो. हो नंतर फ्री आहे पण अ बोला.
म्हणजे ते लहान लहान मुलांचा आवाज जास्त येतोय.
हा तेच की आहे ना काकींची पोरगी
हा.
हा तिचा आवाज येत असेल.
हा तेच भरपूर आवाज आहे तिचा काय मस्ती चाललीय काय तिझी?
हो.
किती वर्षाची आहे ती, छोटी आहे काय?
एक वर्ष झालं तिला आत्ताच, हा. हा.
थोड्या वेळानी कॉल करेन आणि नं तर म ते रेसिपी कोणती पाहिजे ते मला सांगून ठेव.
नाही बोला थोडं टाईम नाही संपलाय.
हो काय.
हा, बोला मग काय बोलत अजून. बाकी मस्त ना, ठीक ना, हा
जुन्या आठवणी काहीतरी असतील तर.
हा मग तुमचं पार्लरच आहे का?
हा माझ पार्लर च आहे. हा
हा, हां, कस्टमर असतात?
च आज म्हणजे आता सध्याचलॅय काय सीझन, आता काय आम्ही बसूनच आहोत म्हणून म बोल चला कॉल न ठव करूया म्हणजे मला ते काय नव्हतं
हा. तेच, मी काय घरीच असते ना.
ज प नाही जाात
नाही, जॉबला नाही जात मी घरीच असते. हां, मग बाकी मिस्टर काय करतात?
आणि तर लावलं आहेत
जॉबला आहेत. हा -
हम् तुझं काय चाललंय मग, कॉलेज वगैरे झालं माझ
हो कॉलेज झालं. पंधरावी झाली. बी एस सी
बी एस सी केलं काय, मग आता
हो. जॉब करत होते पण, नाही एवढं वाटलं म्हणजे शिफ्ट होते ना त्यामध्ये. तर मग सोडून दिला मी. हां हो. तेच आता घरीच म्हणजे ट्युशन घ्यायचं चाललंय पण आता कस म्हाही ते मराठी मीडियम मध्ये असं म्हणजे कोण आता सर्वीकडे ट्युशन वगैरे झालेत. मग कोण यत पण नाही.
अरे ट्राय तर करायचं कारण ट्राय केल ना ते तुला जमेल पण म्हणजे असय ना सुरुवात तर कर.
हां हां नाही मी सांगितलंय म्हणजे असं पण बघू आता. पण जिथं तिथं सगळी आता गावात पण वगैरे क्लास घेते ना ती दोघी जनी. क्लास घेतात. गावात परत इथे हे सगले इथं स्कूल आहे ना समोर तर मग ते इकडे वरती वगैरे असे जातात म्हणजे हे टीचर टीचर लोकच क्लास घेतात ना इकडचे स्कूल मधलेच.
अरे आ पण तुमच्या इथे जी स्कूल आहे कोणती स्कूल आहे तुमच्या इथे.
जेमराटी.
हा. तुमची पो हे मुलं म्हणजे मुलगी अ अ फी खूप असेल ना तिची.
हा इंग्लीश मिडीयमला असेल. असेल ना हा हा. हो इंग्लिश मिडियमची तर खूपच फी आहे. आता मराठी मीडि हा. मराठी मिडियम आता बंद झाले स्कूल.
नाही पण ते तिथे छान आहे आता शिक्षणच्या बाबतीत पण मराठी मीडियम छान आहे.
हा पण असं आता सगळे कसे इंग्लिश मिडियमलाच टाक. यात ना पोरांना मग मरा हा मराठी मिडियम आता बंद होत चाले.
ह तुझ शिक्षण पण मराठी मीडियम मधून झालंय.
हो.
मा क्लासेस तसच सेमी इंग्लिश बी घेणाराय का म्हणजे अ ह्याच्या म्हणजे मराठी मीडियम मधल्या मुलांचं घेणार कसं घेणार काय इंग्लिश मीडियमच
आता इंग्लिश मिडियमचा याला काही जमणार नाही कारणी सेम इंग्लिशमध्ये माहती आहे ना तस हा शिकवलं हा आणि सेमी इंग्लिश जरी असलं तरी मराठीत सर्व बोलतात म्हणजे असं हां तर मग हां. तेच तर मग कधी जेवाल?
आता जेऊ थोड्या वेलाात जेऊन नंतर मग मी तुला कोणती रेसिपी पाहिजे ते मला सांगून ते मग मी कॉल करतो तुला फ्री झाली का चालेल?
हा थोडं बोला.
बोलते गे तू किती बोल मालते तुझ्यावरून तू हे कर.
तुमचेइता कस्टमर आहे नाही कस्टमर आहेत काय आता?
नाही कस्टमर नाही आमच्या इथे गेस्ट आलेतल आता. म्हणून तर मग थोड्या वेळ बोलते मी तुझ्याशी. किती मिनिटंल काय वगैरे सांग आणि मग तू कट कर नंतर.
ते दहा मिनिट.
दहा मिनिटं बोलायचं हा हा तेच मग काय
बो आ तुला स्कूलच आहे कर म्हणजे क्लासच आहे ना बुलता ट्राय कर तू इंग्लिश वगैरे बोलायलाच ये
हा नाही इंग्लिश क्लास लावले लावायचं होतं पण ते क्लासच बंद झाला वि चिरायला गेले तर
दे लावलेलं काय आता इथे वर्ष वर्ष आहे ना वर ते वर्षमध्ये कुठेतरी घेतात हा पण ते का ते केलेलं हा तिथे मग तू ट्राय करू शकते हा इंग्लिश स्पकिंग
अच्छ हां हां हां हां हां
मग तिथे तू ट्राय केलंस ना तर तुला जमेल पण म्हणजे असं
आणि फीज वगैरे किती आहे
भिकर नुवा एड्या या ज्याच काय माहिती नाही त्याचं काय एवढं
हा हा हा हा
तू तू च तू चौकशी शिक हा चौकशी शिक कस ह म तु जर परर्फेक्ट शिकली ना तर क्लासेस वगैरे घेऊ शकतेस ना
हो हो हो क्लासेस घेऊ शकते पण कस सर् घ तथा बघु तरी ट्राय करून मला इंग्लिश हा शिकायचीच आहे हां हां
अ काय मा का सर्व घेतात पणे शिकव त्या कस पैशांसाठी ज तो क्लासेस घेता हा असं असत मग ते आपण तसं नाही काय आता आपण चांगल्या मुलांना शिकवण्यासाठी क्लास घेतला तर तुझ्याकडे हमखच डेफिनेटली म्हणजे तुझी जर प्रोग्रेस असेल तर किती कस्टमर येऊ शकतात तुला असं आहे
हा हो हो हो तेच चालेल मग मी नंतर करते कॉल तुम्हाला
चालेल मला रेसिपी मीच करेन पाते तर तुला कोणती रेसिपी आहे सांग मला नंतर चालेल ठीक आहे
हॅलो हा रेसिपी मला सांगा हो हो नंतर कॉल कराल तेव्हा रेसिपी सांगा मला
चालेल चालेल चा ठी आहे बाय
हां बाय